ह
ह हॅलो
हा येतोय आवाज तुमचा वाला बोला ना हा तुम्हाला येतो का येतो
येतोय येतोय खाली ठेवला होता पीठ मळत होते
कानालाच लाऊन पीठ मळते
हा का
हा माझं फण माला सहळ झाली काण एझट मी फोन सगळं काम चालू राहतं माझं पोळ्या करते मी पोळ्या पोळ्या करते मी पोळ्या भाजते पण चुलीवर कानाला फोन पण असतो
पण मग स्पीकरवर नाही म्हणजे कोणच्या हाफ
स्पीकर हा पण आणि तो पण
बाईकच काय जमत मारा जांनी जमो राहिलं
जमत मला बरोबर एक कान माना करून द्यायची बरोबर फोन येतो काय ह
हा पा नमांचे मित्र आलेले होते
हा हा
त्याच्यातच सारा दिवस गेला आमचा ते शहरातले लोक होते
हा हा
पाथरडीची
हा हां
ते स्कूलचे फ्रेंड होते मामांचे हम् ते आलेले होते त्यांचा श शनिवारी सुट्टी राहती त्यांनला ना
हां
मग ते दर शनिवारी कुठतरी फिरायला जाता मग दर्यारयला आलेली होती
हम्
तर त्यांचा असा किस्सा सांगते तुम्हाला मी
हम्म
म्हणजे त्यांना एक मुलगी मोठी आणि तिचं लग्न पण झालेले आहे दोन मुलं आहेत तिला आता म्हणजे या यांना दोन नातू आहे समजा आणि आता त्यांना परत नंतर त्या मुलीच्या नंतर दोन जुळे मुलं म्हणजे मुलगा मुलगी असं आपत्य झालेलं आहे तर ते बी आता असतील सातवी आठवीच्या असं याच्या मधी पण ते दोन्ही पोर आहे ना मतिमंदपेक्षा वेगळं काहीतरी त्यांचं ते
बापरे
म्हणजे मति मंदही मानता येणार नाही आणि नॉर्मल पण म्हणता येणार नाही त्याच्या मधलं काय म्हणत विकलांग विकलांग म्हण असं ए एक प्रकारच तसे येत मुलं
कळत थोडं फार नाही असं
हा त्या मुलाला ऐकायला डायरेक्ट येत नाही समजत सगळं आणि अस थोडस दिसायला पण थोडा फरक आहे त्याला आणि ऐकायला तर डायरेक्ट येतच नाही त्याला आता मुंबईला टाकलेलं आहे तिकडच हॉस्टेल आहे तिकडच त्या त्या पोरांच्या शाळा अस स्पेशल राहता ना त्यामुळे मुलगी इथच ठेवलेलीय त्यांनी
अच्छा
तर त्या पोरांचा प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का आता आपण कसं म्हणतो सायन्स एवढं पुढं गेलय मगं पोटामध्ये का कळलं नाही नसेल का बाबा हे पोर अशीय तर ते मुलं एकदम व्यवस्थित होत ते डिलेव्ही म्हणजे जोपर्यंत नऊ महिने नऊ महिने एकदम क्लिअर होते ते झालं असं का ते जुळे होते तर डॉक्टरची एवढीच चुकी झाली का त्यांनी नॉर्मल डिलिव्हरी केली त्या बायची
हां
तर तिचं सीझरियन करायला लागत होतं त्यांनी तर ते नॉर्मल करता करता
माशी तुकावर रायला हा लक्ष झा
ते वेळ गेला ना खूप नॉर्मल डिलिव्हरी करण्यामध्ये
हा
तर त्या पोरांच्या डोनीही पण डोक्याच्या नसा दाबल्या गेल्या
बापरे
आणि म्हणून ते पोरा अे झाले आयुष्यभरासाठी
म्हजेवढा दिवस चांगलं जप आपलं आणि थोड्यासाठी डॉक्टरनी हे केलं एवढंणा
ते आता असे बोलताय का आम सवय पोण चाळीस झाले म्हणजे माम नाम चसवाय मध्ये ती लेडीज पण माझ चसवायची येई
अच्छा
आणि एकच मुलगी आहे समजा चांगली मोठी तिला दोन मुलं आहे आणि हे दोन्ही मुलं तर आता ते यच नाही ना काही ठाव ठिकाणच नाही ना पोराचा
हाता दोघांचा पण नाही
वंश म्हटल्यावर तो मुलगा म्हटल्यावर तो जर त्याला काहीच नाहीये समजतच नाही आणि ते बरं पण होणार नाही बा असं डॉक्टरांनी तर असं सांगितलेलं होतं त्यांना की हे आथरुणच राहतील
हा
पण त्या बाईने इतकं मेहनत घेतली, त्या पोरांवर तीन - तीन टाम ते दिवसातून मालिश करणं, त्या पोराणला चालवणं,
हा.
खूप मेहनत घेतली तिने, तिचे पोरास पळता पण, चालता पण फक्त डोक्यानी तशेच राहिले येते.
तसे राहिले ना.
हम्! ती मुलगी आलेली होती ना, म्हणजे ती आम्ही नॉनव्हेज केलं होत त्यांना ना, ती मुलगी खात नाही नॉनव्हेज.
अच्छा!
ती महादेवाची इतकी फक्त ए बाबा बाबा करत राहते फक्त
हा का.
भोले बाबा! कसं म्हणतो आपण भोले बाबा!
हा.
तसं ती फक्त बाबा म्हणते महादेवाला.
हम्म!
आणि रियाला म्हणायची खाऊ नको बाबा पनिश करेल, खाऊ नको बाबा पनिश करेल, म्हणजे एक एक वाक्य ती तर तीन चार वेळेस रिपीट करते‌.
बाप रे!
न हसू पण यायचं आम्हाला पण नॉलेज इतकं आहे. साक्षीद पोरीला इतकं लोकं पळत हा ना चांगली तरी जन्माला आले असते, तर किती कल्याण झालं असत बाई.
म
ते काय मग आता त्यांच्या जीवनामध्ये काही अर्थच नाही, असं त्यांचं म्हणणं झालं आता आहे तो दिवस जगून घ्यायचा.
हम्म!
एन्जॉय करून घ्यायचा. जे चाललंय ते चाललय ग असं. म्हणजे जगा म जर पाहिलं ना, तर खूप दुःख आहे.
खूप खूप त्यामानाने आपलं काहीच नाही, पण आपल्याला वाटतं नाही आपल्या काही हे नाही आपल्याकडे
हम्म! म आपण खूप सुख
आपण खरं सुकी आपण लोक हे लोकांच बघतो काही काही नाही यारे यांनी असं केलं, मग आपल्याला पण असंच पाहिजे अस.
हम्म! म्हणजे त्या बाईकडे जगूने ना हो डायरेक्ट असं मोटिवेशन झाल्यासारखं वाटत मला
त्या पण आलेल्या होत्या‌.
ना माघ पण आले होते ना, तेव्हा तर मुलगा पण आणलेला होता त्यानी मग आता ते नव्ह ह ना आणलेलं मुंबईला टाकलेलं आहे त्याला म्हणजे ते मामी त्यांनी मागच्या वेळी पण भेटल्या होत, त्या पोरणला त्या त्या मम्मी पप्पा पन्ना मग त्यांनी मग ज्ञानूच्या मुलाच सांगितलं घरीच्या
हम्म!
ते सेम म्हणजे ते ज्ञानू मामाचं पोरग ना, तसंच हे ह्यांचे पोर. कोण ते?
हा.
त्यां त्या बाईनी खूप मेहनत घेतलेली इथे त्या पोरांसाठी. म्हणून ते पोरा असे व्यवस्थित तिला पाहायला भेटू राहिले. राहिले आज म्हणजे चालतय बा स्वतःच काम स्वतः सगळं करू शकता ते पोर.
तेवढं जेवं कळत नाही काही गोष्टी.
हा सगळं समजत म्हणजे शी लागली सु लाग ल लगेच ती मम्मीला सांगणं. हम्म, काही करायचं जेवायचंय भूक लागलीय काय पाहिजे.
म्हणजे
सगळं सांगते ती मुलगी
त ते
विनन मामी नीतू मामी मग डोळे भरून आले ग असं त्यांचा दोघींचा विषय चालू होता न्यानू मामाच्या पोरावर उण बुवा आस मग ते काय इकडच कुठ दवाखान्यात नाही याच्या वाटत त्या गंगे कोणचा दावावाखाना आहे एक आयुर्वेदी कच आहे दिलाय पत्ता बेतता त्यां मग आत काय माहिती आहे म आता काय
त्यानी माणू उचलली ना हा चाललाय वगैरे ना बाई दिसाला की तिवारी हासत केवढं हसत ते लय भारी दिसायला पोरगं एवढं भारी दिसायला
मुढं गोर गोर मस्त
गोर गोर आहे दिसायला ओठ बीठ कसे आहे त्याचे डोळे पण असे एकदम शार्प एकदम भारी आहे
मला पाहिलं कलंय कस तरी होत आहो
ह तेवढाच त्या पोराचा एवढा विषय नाहीत नाही कोणा आपल्याकडे असं बाकीच बाहेर तर नाही एवढं कोणी नाही का आणि तेवढा त्याचा विचाराचा विषय नाही तर काही नाही
पण मग ते मेहनत घ्यायला म्हणजे नीतूचं बोलणं झालं तसं आता या पोरांच्या कस आईनं खूप मेहनत घेतली त्या पोरांसाठी
घे ना मी चालू करते तू पकड तेच मग बरं आहे का काही नाही मोटर चालू करायची मी भरून घ्यायची सट
हम्
मग तिला म्हटले मी चालू कर नाही काही नाही बोला बोला मी सगळे ते बोला
रातच्या फोन मध्ये नाही भरता येणार का हो
येईल मग
राज रीकामाई नाही ते आधी तोंड वाकडं करतय लगेच
नाही आता होऊन जातील तुमचे काही टेन्शन नाही कशाला
हा तुम्ही ह फोन नाही उचलतील काय
नाही तसा विषय नाही म्ह येईल अह आजच झाला माझा असा विषय नाही नाही आजच झाला असा विषय
उद्या तुम्हाला बड्डे ला जायचंय सकाळी
उद्या उद्या नाही बावीस तारीख परवाय हस
परवा आहे का
हा
हा हा
करू का माई सार्ट ते उऊद्या ना परवाय
बरं आहे मग काय बाळातच काय ठेप ठाप खाणं पिणं
ये ल कागतय ह मशीन
ह
हा हो त जोलाता आवाज आला त्याचा
नाही नाही तुम्ही फोनवरर पण बोलताय थोड्या वेळ नका हे करू न इ तरर बर का साक्षी
पणष्टून जाईल त्या आणि आचा लगेच ज आला आता लगेच
पाया चप्पल आहे ना पण तुमच्या
ल काठी निमती लावल मी पण काल ठेणीच चालू करतो आम्ही काही ठेवा गेरीप्पल विपल घालूनच
नाही तरर काय फोनच्या नाार मधी राजला बोलायला लावायचं होतं पण तो निघालाय जिमला आता.
हे राज खरंच मला पण बोलायचं होतं तुझ्याशी
हा ना थांबू शकते तो एक कॉल करून घ्या तुम्ही
हा तेच थांब मला बोलायचे दन मिनटं थांब
एक कॉलवर त्याच्याशी बोलून घ्या मग चालून देऊ परत ज्ञानलक्ष करून पावा एखादा
म्हण तेे केला मला तरी काही प्रॉब्लेम म मी करते तुम्हाला अर्थ पुढचा राजला सांग मला बोलायचंच आहे तुझ्याशी
तेच ना त्याला थांबवते मग मी तोपर्यंत भाजी बिजी काही ते टाकून घेते
हम्म
हम चालेल चालेल करा ना तुम्ही आता
हा चालेल कर थांबालागेच उचलून द्या उचलून द्या त्याला हा
हा हा